हॅलो! हा आवाज नाही येत का?
हा बोला हॅलो हो ना बोल ना फ केला. हॅलो हॅलो
अहो कशा आहेत बर आहेत की नाही?
काही नाही बाई बसलेला आम्ही. बसले आहे ना.
हो
ले हा बोल बोलू हा बोल
हो काय?
बोलला मस्त मस्त बोल म
ह
आज काय नाही व रच रोजतच मशरूमची, भाजी, पोळी, भात त शिमबा काय म्हणते?
मशरूमची भाजी शिमबा आहे बरा आ तीन पिल्ल दले त्याना सॉरी त्याना नाही त्याच्या
बापा बाप चांगली प्रगती चालू आहे सिबाची
ती लेकराांचा बाप झाला.
अरे बापरे
मंग सेंचुरी गेली त्या नाु अच्छा स पणची प हम्म मग कशीाची रेसिपी सांगसाल आज मला
बा झा कायची सांगायची मशरूम बर मशरूम आणनायचे विकत
ह
विकत मशरूम आणायचे?
हा मशरूम मशरूम घरी तर नाही मग बनत विगत जाय लागेल.
हम्
हा
हॅलो
हा हा बोला ना मग
मानाायचे धुवायचे, तेल टाकून त्याच्यात तळायचे ते मस्त हम्म तळे तळे कि मग इकडं कांदा, खोबरं आपण जसं मटणाला मसाला करतो तसा करायचा.
चटणाची भाजी बनवली नाही मला मसाला सांगा तुम्ही काय काय टाकायच त्यात हा
मग कांदा भाजायचा लालसर आणि मग त्या खोबऱ्यात एक दोन मिरे टाकायचे एक दोन लवंग टाकायची एवढीशी तलमी टाकायची
अच्छा
एक दोन हिरव्या आपली हिरवी विलायची टाकायची आणि आधी खोबरं बारीक करून घ्यायचं खूप मस्त हे सगळ टाकल्यावर एकदम तेल सुटोपर्यंत बारीक करायचं मग त्यात लसण जि अद्रक संभार टाकायचा मग ते चांगलं बारीक झाल्यावर मग कांदा भाज लेला टाकायचा
हम्म
हॅलो मग हे सगळा एकजीव करायचा अस चोपडा करायचा अ आणि मग आणि मग ते ते ठेवायच तेलात हा मसाला जरा असपू द्यायचा आहे मग चटणी हे टाकायचं चटणी हळद जे जे टाकायचं आपल्याला समजा धने पोड ते टाकायचं आणि मग मशरूम टाकायचे मग थोडं थोडं पाणी टाकत राहायचं किती पाहिजे आपल्या त्यानुसार भाहिजे करायची हम्म हो मस्त लागते करून घेऊन मशरूम रेखा त का तुम्हाला लागले तर ल मोठ त्यांना घरीच करू राहिल आता मशरूम
हो
हम्म त्यांना घरीच तयार केली शेती मशरूमची इथ नाॉट
काय म्हणते वहिनी
वई तर मस्त आहे
अच्छा आणि सगल ददा वहिणी खूप काही काही बनवते वाट
म तलीला पदार्थ इेत काय का तुला म्हण तर वाटलं येव येव तू तू आल नाही उन्हाळ्यात मत
हो ना म्हणले होते मम्मीला जाऊ म्हणून आपण
हम्म तुला म्हटलं त वाशिम चालव चालवत आली नाही आमच्या इथं होते आता वैषून ते याच्यामधून हे आणलेलं आहे टॉप नवीन आहे ति हन्हे राहियलं नवीन येत तर लेबल नाही काढलं
मग माझ्या ठेवा
त्यासाठी आता एक दोन टॉप घेऊन येतो आ्ही बरं बन
हो
राहिलेय ती झाली आता लठ्ठ ती चालली आता उद्या जिमलय हो मग तिचे टॉप आहेत चांगले चांगले टॉक आहेत तसाठी आणतो मग
हो हा ना
तो आईचा ड्रेस ते आणतो आता परभणीले
हो दादाची पॅन्ट पण आहे ना तिकडं हम्मड्र
हो घेऊन ये ना बस सांगणाराय ना भई आता आम्ही तीस तारखेला नाही ते एकतीस ते येऊ
तिसलं जाणार म सगळे है ना
तीस एकतीसले पाहू ना
हम्म काय पँट पँट आहे ना दादाची
हो आहे म का हो त्याचा कपडा किती हलका आहे हो त्या काळ्या
काय माहिती आणलि असेल त्यान
लंबीच्या लंबी आहे पण कपडा हल का आहे त्याचा म ल अशी कशी घेतली काय माहित ह न हाय ठेवलेली आहे मी हम्
हम्म
अजून काय म्हणतो
काही नाही
काय म्हणते पाऊस
पाऊस चालू आहे चांगला म्हणजे असं चां चांगला नाही म्हणजे असं आभाड आहे दिवसभर आभाड राहते
आला का आता पाऊस पण हम्म हम्म ते स्वःच म्हणे हम तुम्हाला काय करायचं वेट लॉस हा काय पाहिजे एवढ व्यवस्थित हा
नाही नाही नको बाई काय करत ते पिल्लं हॅलो
हॅलो
मांजरीचं का चिंबाच हो हा ना मस्त आहेत पण मय करण कोण त्याच
हात ठेवला की ब
आ
हो त्याचा जर घरात ठेवला की
हो ना त ठेवलेला आहे ना मलडेजोन य ते य ते म्हटलं ते तो ठेवलेता अंंदु म्हटला आता
बरं बरं चाल हो हो अनिल अनिल ना अनिल ना
वाटते का तुम्हाला तिजोरीत ठेवा लागते ते जिथ आपण पैसा ठेवतो
हो हो - हम् लगेच फरक देतो जर समजा नाहील एक एकच पाच वेळा दिले चार पिल्ल दिले ना एक चार पिल्ल दिले हा
हो का आणि तुमच्या घरातच दिले का हो तुमच्या समोर मग ते जार त घेऊ नही देत म्हजे कोण?
हिचे पप्पा हात फिरवत होते ना तिच्या पोटावरून
हो का ओ कोणी तर म्हण ते घेऊ नाय देत.
नाही नाही घेऊ देते घेऊ देते ती त्या मांज री त्या मांजरी त्याला हात बी लावू दिला जार पण घेऊ दिला यानं चं तोडला तिचा जार तर पिल्ला जवळ जारये जार एक असते ना पिलाच
हो हो.
त्यांनच तोडला पिल्लांचा झार.
मी पाहिल होत युट्युब वर ते ठेवाव म्हणे घरात. हम्म पायलाग
हम्म हम्
नाय व आता काय करते काय मित्रा ईश्वतीजेवायले.
आता परभणीलं सगळ जा मय मामाने मला नई सांगितलं परभणीलं एवढं
आता ते फणस च करायचं अजून त्यांचे कार्यक्रम ठरवायचेच त हाय.
हम्म
मग सांगन ती करन फोन तिले हम्म आता ते सामानाची लिस्ट दिली असतील. आता ते सोन्याच आणा ला ती ते वास्तु पुुरुष ते मागच होते ना मग ते चांदीच अ ते ध्रुव ते काय कराय लागते. सात काय धातूचं अजून काय असते ते सोन ते यांन दिल सगळं लिहून. पाहू आता नाय. आपल्या घरात ठाकते ना ती एच्या खाली ह वास्तु पुुरुष आपल्या अग्नेय दिशेने हूं हूं
ब
अजून काय होत आज का केल तो?
आज मी काय केल होत आज सकाळी आलू. ची भाजी पोळ्या केल्या होत्या.
लागती देवाची समज हा ती
आता धपाटे करायचे.
बरंय बाई, मले असंचं होतंय पोळी भाजी त खावंच नाय वाट
काहीच खाऊ नै वाटतये. ती पोळी भाजी त कशीच खाऊ नै वा
हो ना. असं वाटतंय दुसरं काहीतरी करा ह काय करावं त्या दिवशी आम्ही थालीपीठच केले म. जाडे जाडे हो मस्त. कांदा लसूण जिरं सगळं टाकून बे बेसन हा ज्वारी केलं अनं त्यात ते सगळं टाकलं कपड्यावर रुमालावर थापले हम्म हम्म म आता काय करा काय हो ना. आपण तर काही खातो व या माणसांसाठीच कराय लागतं बाई हम्म.
का ते झालं की नै ते रोशन साठी पाहिली कि नै?
अ कोन?
पोरगी पाहिली की नायी रोष शंदे कस वो? कस हो मंग आता चांगली ती ची द्यायला तयार होते ती बंड किती तव्हा केलं नाही. रोशनीचा अर्थ विचारून नाही रोश रोशनीचा अर्थ विचार आणि केलं नाही तर मस्त आज झालं असतं लग्न कधीचच मग करा वापसता आता
म
विटा वगैरे हो हो, हो नं. याचं शॉर्टेज आलेलं आहे.
हम्म कोण होतं?
तीनी आली होती.
हा.
हम्म त आठ वाजता
नंदिनी पण काय म्हणती
काय नै आली.